बोल सागर काय किती?
सगर आहे.
पण आठवण आहे का नाही.
काय? अरे काय सांगू भाऊ पेपर चालू झा रे रे आता त्याच्यामुळे अभ्यास अरे अभ्यास आणि करवतो रे
हो काय
हो पेपर चालू झाले ना आता आजपासू
चय ह हा आमते ना अजून काय सुरुवात झाय काय माहिती तुमचे
हम्छ
सुरू आहेत ना झाले आहेत
आम्ही झालेल ना
हॅलो
मग कधी होणार काय नोटी बस नोटीस त्या पडली की नाही अता आजतल बरा
हो काय ह आमचे ना अजून काय डेट नी काही सांगितलं नाही कधी चालू होणार काय
अजून नोटीस त्या पडलेली ना
नाही नाही
हम् वय काय
हम्म होय आता हाय रत्नागिरीत तो रत्नागिरीतू तो आता गावी आलोय
होोल कायर नाही का दिवस गेले नाे
अत् नाहीगेत कॉलेजला र
हम्
तू कधी कॉल करतोस मला मग कधी कॉल कराय नको मग तुला समजल ना कुठं आहे काय मित्रांना कधी कॉल कराय न ब दहावी काय बारावी झाल्यानंतर काय कॉलच नाही केलाय
अरे सॉारी रे भाऊ अ जरा गुंतलू उटतो र जरा
काय गुंतल होतो की असा किती गुंतला होता रात्रीचा काय पाच मिनिटात तरी कॉल कराय नको काय कॉल कती पाच मिनिटाचा अ-अ कुच कुशाली विचारायची आणि ठेवायचा बाकी काय आहे कुठं आहेस कायस म्हणून.
होय रे तुझं बरोबर आहे माझ कुठलं माफक
हा हम् तर काय माक
काय जेवलाची ना विशेष काय बोल काय काय होतं मग
आज गरीब चिक्कन होतं भात आणि सांबार चिकनचा सांबारा
चिकनचे सांबर हम्म
हात क होता हा काय मग तू पण जेवलास तू जेवलास काय काय काय होतं म तुमच्याकडं
इनौडिबल काय होस्टेलच जेवण तुला माहिती डाळ भात चपाती
हम्
आणि भाजी होती आज मुगाची. बाकी काय ना
म्ह काय मग तु-म तू काय हॉस्टेललाच राहतोस की काय तिकडे.
इनौडिबल
हॉस्टेलला जातोस होय-हा आमचं इकडे हॉस्टेल नाय आहे बाहेर रत्नागिरीत रूम घेतलेल आहे.
इनौडिबल
रत्नागि री
आरे कती
ते इनौडीबल रूम घे अहो रूम घेतला आहे आज आणि
हा होय का भाडं किती आहे रुमचं.
हम्
रूम ला भाड किती
हाय ते इनऑडडीबल
एका रूमचं
होय-होय
हा हा किती जण एका रूम मध्ये तुम्ही आता.
आम्ही असतो पाच जण आहेत रूम ला. महिन्याचे प्रत्येकाला एक हजार रुपये बसतात अंगावरती एका एकाच्या.
होय का एका रूम पाचच भरता की अजून जास्त इनौडिबल अजून एक दोन जास्त भरले चालत नाही काय. इनऑडिबल
चालतो तसं काय नाय पण कम्फर्टेबल म्हणजे पाच जणांना व्यवस्थित जागा होते.
हा ते पण हाय बरोबर इनऑडिबल हा नाहीतर काय हे इनऑडिबल जण याच्यामध्ये असतात अ सहा सात जण असतात.
हा असतात रे पण आता कसा इनऑडिबल हा हा पण हा कसा छोटा आहे रे थोडा रूम. हम्म होय त्याच्यामुळ
इनऑडिबल
हम्म आणि कसं पा पाच जण असलं तर म्हणजे व्यवस्थित जास्त पण चावची नको रे पाच जण असलं जेवढेच तेवढे पण व्यवस्थित आपलंच जागा पण व्यवस्थित आणि राहायला पण व्यवस्थित होत रे हा होय ते पण आहे पोरांशिवाय मज्जा नाही
जेवढी जास्त पोरं तेवढी जास्त मज्जा. मज्जा मस्ती भांडण इनौडिबल खूप मजा ययेत रे
होय तेच आहे
इनऑडिबल
म तू-तू का हॉस्टेलला किती जना तुमच्या राहता एका रूम मध्ये.
इनऑडिबल एका रूम मध्ये चौघं असतोय पण आम्ही नि एका मित्राच्या रूम मध्ये पडून असतोय सुयश म्हणून.
होय काय
होय त्याच्या रूमला पुढून असतोय काय.
हो काय हा मग भारी आहे रात्राची मजा करत असतीव मग.
इनऑडिबल होय सद्या मजा नाही रे कारण आता मी आणि एक अ-रु-मित्र आहे न ऋतुराज ता-आता वाडीत जरा कामाला आलोय रे
हा हा हा काम कामाला इनऑडिबल कामाला शिकताना कॉलेज.
होय काम कताकडे असतोय
होय काय असं हा हा.
हो थोडासा खर्च बारीक सारीक
होय बारीक सारीक पण खर्च बघितला पाहिजे स्वतःचा सर्व. सर्व घरच्यांवर पण नाहीथपून होत
होय तेच ना.
हम्म.
मज्जा खूप होती हा भाई.
होय काय मज्जा मज्जा येते का पण हॉस्टेलला.
हो मग खूप मजा येते अरे सगळी पोरं रूमला पडून. ते अ हम्म. इरायू घी विद्यान.
हा हा हा. तुझ्या मित्रांचे ना तुझे मित्र कोण कोण आहेत काय माहिती तुझे मित्र. भरपूर जन आहे हॉस्ट्रेलला म्हणजे अ म्हणजे हॉस्टेलला भरपूर जण असतात म्हणजे पण तुयात काय प्रश्न ते अ फर्स्ट इयर ला म्हणजे आता कितीजण पोरं आहेत तुमच्या हॉस्टेटला वर्गातली.
वर्गातली हॉस्टेल ला भरती सांगू भावा तुला म्हणाले तर हम्म आहेत खूप आहेत दहा बारा असतील
मायला मग पूर्ण म्हणजे क्लासच बहुतेक क्लासच तुमच्या इकडे आहे वाटत हॉस्टेलला.
हा का
जास्त करून होस्टेलला राहतात वाटंत मग.
हो जास्त होस्टेललाच.
हम्म आता रत्नागिरी आमच्या इकडे अस आमच्या इकडे असं नाही. म्हणजे जास्त करून पोरं असं म्हणजे बाहेर येथे रूम घेऊन राहतात जास्त करून. हॉस्टेलची फी पण जास्त आहे ना हॉस्टेलची फी पण जास्त आहे पन्नास हजार रुपये सांगतात.
पन्नास हजार.
हा हा जेवण वगैरे त्याच्यातच मेसचं आणि राहणं.
होय काय.
होय.
एवढं भारी वाटलंय.
हम्म म्हणजे मेसचं पण जेवण त्या त्याचमध्ये पकडणार. आणि रा -राहण्याच पण भाड त्यामध्येच पन्नास हजार मध्येच.
आमच्या हॉस्टेल नाय रे तसं आमच्या हॉस्टेलला मेस हॉस्टेलची वेगळी अ मी जेवणाची वेगळी.
होय का असं आहे काय.
होय.
कशी म्हणजे तिकडे तिकडे महिन्याचे कितीेत तुम्हाला महिन्या महिन्याचे द्याय लागतात की काय. मेसचे मेसचे म्हण हा म तेच जेवणाचे किती आहेत मग महिन्याला?
सत्तावीशे.
सत्तावीसशे म्हणजे जवळ जवळ तीन हजारकडे गेले समजायचे. ते आईला म महिन्या महिन्याला क्वालिटी नाही जेवणाला.
नाही ना मधी अ अ डाळ खूप पाण्यासारखी होते मधी भाजी खारट होते. चपाती काय फुगतच नाय बरोबर.
आई ला म असं हॉस्टेलला हॉस्टेलला असंच असत रे. कधी कधी रूमचा प्रॉब्लेम म्हणजे रूम मध्ये काय व्यवस्था नाही सर्व काय कधी कधी जेवणात मेसच बरोबर नसतं हॉस्टेलला असंच असतं रे. काय समजना म्हणजे
आता ह्याच्यात वाढीत- वाढीत राहायला येणार आता आम्ही पण.
का रे यार.
तिथे अरे हॉस्टेल तर परवडणार नाही भावा कारण आता हॉस्टेलची फीस पण वाढणार आहेत ना.
हा हा हा असं आहे का सीन.
हो हॉस्टेल फी वाढवणार आहेत परत मेस सुद्धा वाढणार आहे.
हा.
त्यामुळे. हॉस्टेल फी वाढणार आहे मेस फी वाढणार आहे कारण आता दुसरी बीएमएसी मे जे आहे ना ते आ खाली येणार आहे ते तू बोलताय तरी या. त्याच्यामुळे कानावर तरी हयर होचं.
हा हा हा.
हम् त्याच्यामुळे.
असं आहे काय हा हा. मग तेच आहे प्रॉब्लेम तोच रे.
एक ना कारण आता किती? आमची पर्सेंटची किती वीस होती ना वीस हजार त आता कि ती तीस करणारच रे त्याच्यामुळे.
हा हा हा आणि मी काय बोलतो आता बाकीची ते ईशान वगैरे होते ना आपले बारावीपर्यंतचे मित्र ते बाकीचे कोण कुठे गेले काय माहिती काय?
कोणाच नाही कॉल केलाय मी बारावी झाल्यानंतर
होय का का रे?
काय कोणाच नाही आता तुला गेला म्ह तू एकदा म्हणजे काच मित्र म्हणून म्हणजे काम असतात ना त्याच्यामु कॉल कराय नाही कोणात भेटत मग तुला बोललो करूया म्हणून बा बाकीचे इईशण वगैरे कुठे गेले काही माहिती नाही सर्व.
हो काय घरी असेल त्यामुळेण आता कस अभ्यास सर्व असणार.
होय आता ते प्रत्येक जण कॉलेजला गेले अस म्हणजे दुसऱ कॉलेजमध्ये कुठडे ऍडमिशन घेतला नाही. नाय काय माहिती कुठे घेतला नाही काय?
हो.
हम्म. काय काही जण मुंबईला गेले असतील अ काय मला समजलं काहीतरी. तो पाणी पारत पाणी आणि परारत गाडी ते दोघं मुंबईला शिकतात.
हो ते मुंबईला आहेत.
ह हा कॉल नाही त्यांना केेला मी पण असं बाहेरून माहिती समजली. कि ते करणार आहेत मुंबईला आहेत म्हणून.
हो काय? कोणासोबत कॉन्टॅक्ट मध्ये नाही र आता काम बिम सगळं ना. त्याच्यामुळेच.
तेेच ना.
त्याच्यामुळे.
हा.
नाहीतर काय झालंचच ना रे कारण आता सधं कााम बम सगळं. कॉलेज
सर्व हे करायला लागत ना रे.
हो त्यामुळे टाइमच भेटत नाही रे. आवली ह्य बघ. आ ह पावणेधाच कॉलेज पावणेधा पावणे दहा ते साडे साडेचार पर्यंत कॉलेज.
हा हा हा.
हम् हम्म.
मा
आणि मग नंतर थोडा त्यात टायम भेटतो त्यानंतर
हा.
सात ते म इकडे असतो संध्याकाळचा. म कधी करनार बोलतो आणि त्यात.
काय. तेच तर रा बाकी काय मग. म ठीक हाय ना. बघूया बाकीच्या सर्वांना कॉल करायचा विचार हाय आता तुला केलाय आता कोणा कोणाचा. कॉल करून बघतो काय टाइम भेटलाय ना आता दोन या दोन तीन दिवसात. कोणा कोणाच करणार कुठेत काय माहिती. आता बोलतील किती दिवसांनी आठवण झाली माझी असे बोलतील सगळेजण.
हो मी पण कोण बघतो एक दोघांना कुठे हायत काय करतात ते.
हा.
आता आहे बाहेर शेतात आहेस कुठे हाईस.
हो न आता आम्ही शेतातच असतो काम शेतातच असतो आता दिवसभर आम्ही शेतातच असतो कामाला. मग लावणेची, लाव हा बाकी बराय, ठीक हाय.